काय करताय
काही नाही बसलोय की बसलोय बसलो
बरं बर एक मिनिट ह माझ्या काकूशी बोला
भरबोलत की
हॅलो
हॅलो
हा बोल ना काय म्हणती
बाय आली होती तिने एक आंबा दिला म्हटल
हा का
हा तुम्हाला काही चालत नाही ना?
चालतो, चालतो.
नाही ते तुम्हाला पोटाचा त्रास आहे
नाही नाही चालतो खाल्ला आम्ही काल चालतो
परत जुलाब बिलाब लागायचे तुम्हांला
नाही-नाही, चालतो-चालतो.
चालत काय मग एखादी फोड देन मग म्हंटलं तुम्हांला चालल ना
एक आधीने दोन तीन
पहिले पाहून घ्या गोड आहे काय आवडले तर देईल.
हा चांगलाच आंबा असतो तिच्याकड चांगला असतो मागच्या वेळी चांगला
मागच्या वेळी दिला ते एकदा चांगला परत तिचं काम नव्हतं झालं. आता परत घेऊन गेली किती.
आता परत, दोन आणले ना.
हा एकच दिला.
दोन आणले म्हणे.
दोन आणले का काय माहिती एक तुम्हांला, एक मला.
मागचा लई छान होता मला तर मिळालंच नाही मागचा.
अच्छा, अच्छा ऐका ना मी काय म्हणते?
हा.
ती पोरगी मला नुसती घडी-घडी फोन करायली. ती म्हणून राहिली की एकशे एक्केचाळीस रुपये देत जाय मला. तिला म्हटलं तू मला कशाला कॉल करते? त्या बाईला कर ना जी पैसे देणार आहे तिला.
असे कसे पैसे द्यायचे? हा का.
तिला जास्त काही पैसे नाही भेटले म्हणे भनभन करत होती.
म्हणजे ती बाई कोणची.
ती ती छोटी पोरगी.
हा का मग येईल ना तिला पण. तिलाही नवीन याच्यावर पैसे येतीलच ना.
हा आले कि मग तिचं म्हणण मला एकशे एक्केचाळीस रुपयेच का आले तुला एवढे. का आली बाकीच्यांना एवढे का आले म्हटलं तू बोललय का.
मला कुठे जास्त आले मला खो याचे आले ना.
हा पण मग आले ना.
पण अजून आले. आता काय माहित बाई किती येतं?
काय माहितीय आता काय होतं आणि काय नाही.
हा ना.
बाकी काय म्हणतात, तुमचं काय चाललं?
ए बाई आत्ताच पडली होती तुझ फोन आला. पडली आत्ताच होती, तुझं फोन आला.
अच्छा अच्छा, बाय मला काय. कळना नाही माझं ऑफिसच काम अर्ध राहिलं आणि मी येड्याच्या नादी लागली. झालं नाही का तुझं काम नाही ना ऑफिसच्या काम अजून दोन पेज करायला. पडलेले म्हणलं आता ती भन-भन करल तिला आता रात्री करून कंप्लीट करून. उद्या सकाळी तोंड मारून फेकते तिच्या परत देऊ नको म्हणल मला.
हा ना माझंही काम झालं नाही ना.
हा ना.
माझं ही अर्धवट काम पडलं.
अच्छा! मला वाटलं या पोरीला बी चांगले पैसे येतील काही आले नाही, आणि काही नाही.
येतील अ गं अजून पुढे पुडतील येईल.
मला एवढी येते मला यावेळी चांगला पगार पडला बाई. तेवढं काम बी मी लई केलं ग कष्ट करून.
बाई तू चांगलंचं मी तुला मदत केली तेव्हा तुझं काम चांगलं झालं ना.
मी तुम्हाला मदत केली की असं उगच थोडे कोणी कोणाचं करतं.
वा जाला मदत.
एवढे दिवस मी तुम्हाला फोन करत होती माझ्या नंबरवररून. त्याचा तुम्हाला दिसला नाही का. आणि आता मी दाखवायला लागले लगेच म्हणे. माझ्या मुळे भेटले मग मी बी तर तुम्हाला मदतचं करू राहले की.
हा मग आता करावच लागेल ना.
हा, बाई म आ ता काय करणार एकमेकींना मदत केल्या शिवाय कोणीचं पुढं जाणार नाही, हा. चांगलं आहे की, बाकी आणि काय चाललंय तुमचं?
चहा ठेव म्हण, मालू जा.
हा, देते की ऑर्डर माझी आई येणार आहे, थोड्या वेळानी. पाठवून दिल, ए मम्मे. मम्मे त्या वरच्या मावशी न चहा दे की, त्या वरच्या मावशींना चहा दे ना.
वरची मावशी.
डायबिटीस झाली म्हणे तुम्हाला?
नाही गं माझा चहा नको ठेवू म्हणा, मी अशीच म्हंटली.
नगं नकोय म्हणे, मला वाटलं खरच पाहिजेल ये. हा, फोन आला फोन आला. हा, नाही नकोय म्हणे मजाक केली म्हणे. लक्षात हाय का नाही म्हणे, मी का विसरली म्हणे म्हणून फोन केला.
हा, मला तब्येत कमी करायची बाई चहा बंद करायचा. हम्म, मग चहा नाही घ्यायचं आहे, गोड कमी करायचं.
ह ह मी बी चहा, पाव खाल्ला बाई आज.
हा, दूध घेईल रात्री एक टाइम मग, त्याच्या बरोबर खाईल पाव.
हा, नाही मला वाटलं पाव बी नाही चालत का?
नाही नाही, पाव खाईल नाही आय आता. खाऊन घेईल आता पाव आणलाय तर.
हा ना, जाऊ द्या आता काय करणार? खायचे दिवस आहे, तुमचे घ्या खाऊन.
जाऊ दे मरू दे.
हा.
हम्म, कधीतरी जायचंच ये. काय नाही, बाई आता.
बोला, आहो आहो तुम्हाला माहितीय का म काय झालं आज? माझ्या सोबत. या आपल छोट्या पोरीन काय केेलं. माझ्या आईने माझं नवीन जॅकेट काढून ठेवलं तर, तिच्यात इथं ठेवलं. तिच्या इथे ठेवलं तर आहे ना तर त गेली तिथं काहीतरी. पाहिला मला म्हणती तुझ्या वस्तू घे आणि तुझ्या त्या कपाट्यात ठेव. म्हटलं ठीक आहे ठेवायला गेली बाई आडव्याच्यानी. ते जे काय बोलता, बा ते चिमटे. ते असं घुसून गेलं माझ्या दोन्ही हातात, असं वाटतंय ब्लेडनेचं हात कापलेय मी. शेत दोन धारी लागल्याय रक्ताच्या.
बापरे! पट्टी लावली का?
नाही नाही, पट्टी नाही लावली.
आणि असं कसं इथं पट्टया घोसल्या?
पट्टी नाही घुसली ते वखारा होता, खाटकाणी लागला ते मधेचं घुसलं खर्चटा असं वाटेल की, हातचं कापले हेनी.
बापरे! म आता काय कामाला सुट्टी?
कसली कामाला सुट्टी कपडा बांधून काम कराव लागलं बाई. पाण्यात हात तर जातोच.
ते तर हायच बाई.
हां ना.
हच्यासाठी हच्यासाठी माणसं लागत कामाला.
हा ना.
मी काय म्हणाली जरा आवरता का जायचं का म्हंटलं आपण बाहेर.
जायचंय ना.
ते पोरग असता बाई ते लई
हा ना ते पोरगं राहीन ना.
तेच कळणा ना काय करावं.
माहगात पडतो का कमी पडतो काही कळत नाही मला. आ, आंदाज घेऊन याय त्या ड्रेस ला काय बोलतात ते कळत नाही मला, काय?
तो काय हागो राहिला म्हणे. म्हणला आता याच काय
हागायची स्पेलिंग चुकली असेल हो. हा ना भाई. आणि आपण लाता मारिन तुला तिकडच फेकीन.
हा ना. आणि ते नका बोलू म्हणताना त्याच्यावर काय दिलं पाहा बर तो का.
ओ त्या ड्रेसला काय म्हणतात सांगता की आपण एखादा ऑनलाईन वर बघू आणि त्याची प्रईज काढू की.
मला बी नाही माहित ना कोणतं म्हणत.
त्याचा फोटो टाक ना.
चा फोटो तर पाहिजे.
देवा.
कुठ निघाला लक्षात नाही राहिलं माझ्या.
हम्म, मग आता काय करणार आहे.
आता काय कराव काय कळणा.
जाव असं ते इच्छा व्हती.
जाय ना घेऊन येना घेऊन तर यायचंच आहे ना तुला. हाय तेवढे पैसे देऊन टाक, मग तो परत एकदा चक्कर मार करतो तर क मी ठीक नाही त म्हणा चल सुट. ए का बर ख ओढू राहिली मणा एवढा आवाज येऊ राहिला.
हा ना
ह पण आवाज लई होतोय मणा जरा शांत ना. हा ना. कोण आहे ती मोठी कला आणि हा म्हणूनच. आवाज इवरायला.
हम्म अग ती झाडवाली लई नालायक हाय ती. तिला जरी बोलो सर खून झाडचय खालचं ती खरं खरं ओरडती तर ती जमीन आमची नुसती तिचा असा संताप होतो ना झाडाचा म्हटलं का आपण.
हे आगं बाई ती कामवाली तुमची
हा ना. काय कराव - - येते कामाला तर मग त्याच्यामुळे करावं लागत. काही गोष्टी सोडून द्याव लाग - - हावं.
हम्म.
काय? नाही बाई.
मला आता ना ड्रेस घ्यायचा हाय. कसा तरी असं कसं तरी उरायचं मला.
कसं तरीऊ राहिल आता पैसे वळवळ करू राहिले ना.
चांगली.
हम.
बघा ना आता करावं काहीतरी.
कस पैसे वळवळ करत असल आता आले ना. माजे नही झाले साडी घेऊन. हा ते काय पोलो राहिली ती पटापटा पटापटा - - ते ब काय मन राहिले.
ही पण अ हिला आगलावी आमच्या घरातली मोठी आगलावी.
हा ना.
काही कळना ना ना आता.
का येेऊन टाक म काय.
आता ही माझी आईला की माझ्या पप्पाला काय काय भरायला लागली. तिच्या साड्या मला असं वाटतं बाहेर काढाव्या आता.
काय कळत नाही आ - -
काळून टाक तिच्या म्हणजे ती गप्प बसल.
हिचे बी वर मडावं लागेल मला त्रेश बाहेर
हम्म.
त्याच्याशिवाय कळणार नाही. बाई आपण आपली कामाई करतोय. आपण खर्च करतो यांचे काय पोटात दुख- - मला ते समजत नाही काय. माझे पैसे मी रात्र दिवस - - जाग केलं काम केलं नाही पहि नाही मला शिकव राहिली दोन पैसे कमवत जवळ ठेवावे. लागतात. चिंतनमध्ये काय कम - -
आता तर हे याचे आले ना ते आपले कि खर्च खर्चयलाय आपल्याला. हम्.
पहिले काय म्हणायची लाडकी बहिण यायची ना ती बी बाजूला ठेव. हे बी बाजूला ठेव. हे बी बाजूला ठेव. ते बी बाजूला ठेव हे पण ते, काय आधी बघ. आशीक - -
हा ना तिला लई बो तोंड हाय बोलायला.
बाई नंतर बोलू काय मी? बाय, बाय.
बर बाय, बाय ठीक केय चल ठेव.